हॅलो आवाज येतो
हॅलो हो हो.
हा तर वायर टाक लय मी. आवाज येत नाही. तुला येतोय का?
हा येतोय - येतोय.
हो. तेच म्हटलं काय काय कराय लागला.
काही नाही बसलो होतो टी व्ही बघत.
हो का.
हम्म.
जाऊदे वायर काढले मला क्लिअर नाही येत. आल.
हा -हा. हॅलो! हॅलो!
आज
हा आवाज येत नाही तुमचा बरोबर.
आवाज येतोय मला, हम्म.
हा येतय ना तुम्हाला?
हो.
हा.
तुला डबा
हा बरं बरं चालेल, हा डबल येत होतं मला त्याच्यामुळं
आता मला याय लागला डब बल मी. मी बोलती ना तेच रीप् पिट याय लागलं, हम्म हम्म.
आपलं कुठ बाहेर गेलं, हा हा केला.
केलंय का? बाहेर जात तोय का, नाही तसच येतोय डबल आवाज. हम्म, बरं मी थाम एअरफोनच टाकून बोलते. हा चालू राहु दे. हा हा आलाय एअरफोनमध्ये येतोय आवाज. नाही डीप अं डबलच येतोय आवाज. तू काय करतोय? मे मॅगी बीगी, मॅगी वगैरे करून खायची ना.
हा खातोय ना, आता खाईल ना. हम्म, तुमी गेलो होते का बाहेर कुठं.?
मग बाहेर जाऊन आले फिरुन कपडे ते घेऊन आले, फिरून आले वर- खाली वार सुटलाय ना पाऊस येतय बाहेर. हम्म
हा.
मग आता अ त्यांची वाट पहातीये. मग त्यांला चहा लागल ना. तोत, तो हे नाही पीत दूध, चहा दे म्हणतो. आला की काल त्याने मॅगी केली होती. मला म्हणे मॅगी दे, फिक्की केली आवडली नाही मग, मग परत केली, त्या त्यांनी केली तोच करून खातो ना आता.
हम्म
हा, तू काय करतोय आता?
काही नाही आता मी आमी अ मी जाणार होतो फिरायला, मग घरच्यांनी काही जाऊ दिलं नाही.
हा मग आता कोणते सिरियल पाह
हा आता उद्या जाणार आहे, गोगाबाबा टेकडीवर.
हो का
हम्म
चांगलंय कोणा कोणा बरोबर ज्
हा, भद्रा मारुतीला पण जाईन, हा मित्रांबरोबर माझ्या.
हो का? किती गाडीवर का? गाडीवर, टू टू - व्हीलर वर हा, हा का.
काही नाही आता जातो तिकड, हा-हा तर जाईल. तिकडं काय काही घेऊन येईल, काही ना काही.
हो का. आणि सांभाळून जा, आणि फोटो विट फोटो विट. कास्तं काढायचं नाही.
हम्म.
आणि डोंगरात धाकला-धकली मस्कऱ्या नाही करायच्या.
बरं-बरं.
हा.
हा ना.
आणि-आणि हे करायचं लवकर निघायचं ग, चिक्खल बिक्खल असल्या तिकड जायचं नाही.
नाही-नाही. आम्ही गेलो होतो ना, याला. तेवी ला, आत्या, मी, काकू. सगळी गेलो होतो काय नाही.
हो का, आता. आता बंद होतं ना मध्ये, पावस आला तेव्हा, बरं झाल तुम्ही लोक जाऊन आले. मध्ये बंद ठेवलं त्यांनी, जास्त पाऊस झाला ना. तर बंद ठेवलं होत मंदिर, हम्म.
कोहिनीच गेल होतो माझं.
हो का, आता ते त्यांनी मग तिथ रस्ते बंद केले.
हा आता बांधकाम चालत आहे रस्त्यांचं, हा आम्ही इकडून गेलो होतो ना. खूप-खूप मोठे पायरे दोनशे पायरे आहे, दोनशे. हम्म, हवा-हवा व.
आम्ही गेलतो ना चाल पायऱ्यावरूनच गेलतो, पियुष लहान होत तेव्हा गेलतो, आता खूप दिवस झाले, परत जायचेय. पण काही जमतच नाही जायचं. बघू आता जाऊ एखाद्यास, ते तेव्हा लिफ्टचं काम चालू होतं. हा तेव्हा-तेव्हा झालेले नव्हतं, हा-हा. हा रोपवेच, ते त्या लिफ्ट, लिफ्ट आहे ना ती लिफ्ट. लिफ्ट आहे का काय ते नेमकं असं.
रोम फेच म्हणत
डोंग, रोपवे म्हणतात. भिंतीला आहे, लागू नये लिफ्ट लि लिफ्ट सारखं आहे बग.
ट्रेन सारखी जाते बगा ट्रेन सारखी.
हो का, मी नाही गेली ना, मला नाही माहिती आजुन.
हम्म, नाही आम्ही म्हणजे जा जाताना आम्ही पाई-पाई गेलो होतो. येताना पाय दुखत होते म्हणून मग रोपीने आलू होतो, हम्म.
हा, चांगलेय भारी वाटत ना पण. हॅलो-हॅलो.
हा.
त्याच्याने म मजा वाटते का.
भरपूर, भरपूर मोठा आहे ते.
किती वाजेला वासतात?
पाच जान बसतात पाच, सहा जन.
पाच, सहा जणच होतात? ह मधला लिफ्ट एवढं लहानच आहे म्हणायचं ह. आणि फास्ट असती का स्लो?
मी म्हणजे मीडियम एवढी फास्ट नसती म्हणा.
हो का चांगलं आहे ना चांगलं वाटतं ना पण?
तिथले पाय दुखता डोक्याला तणवतो म्हणजे जाऊ द्या रोपवेणीच गेलेलं पुरतं.
हा ना आणि काय तिकीट असतं त्याला?
काय क अस आम्हाला घेतले होते. अ अडीचशे, अडीचशे रुपये घेतले होते त्यांचे.
एके एकेकाला?
हा एकेकाला.
हा बापरे मग खूपच जास्त आहे रे तिकीट.
हम्म.
त्यापेक्षा पण चालत गेलेले परवडत.
हम्म काय मग दोनशे सीट आहेना. हा म्हातारे म्हातारे लोक जातात.
म्हाताऱ्यांसाठी येते आपण चालू शकतो ना.
हम्म ते ते तर खुड ते तर कुठे, कुठे जाऊन आली होती आपलं हे हम्म चारधाम झाले त्यांचे.
हा हा ते जे जे जेजुरीच्या पण तेवढ्याच आहेत पायऱ्या. अशाच उंच आहेत ते पण हो का तू गेला होता का?
हा जेजराला जाऊन आलो होतो ट्रीपला ट्रिप गेली होती ना आमच्या शाळेची तेव्हा.
हा हो का पण त्यापण एवढ्याच होऊन पायऱ्यांच्या. जास्त असं काही नाही सारखंच आहे जवळपास. हाय की नाही? हा हा.
आता ते आत्यांच प्लॅन आहे आता पुढं जायच बघतील मग आपण बी जाऊ.
हो का तुम्ही जाणार आहे का मग?
हम्म जाणार आहे पण.
कोण तुझी आत्या?
ह हा आत्या मी सगळे.
हो का म चांगलं आहे भाव मजा आहे मग हे की नाही? आणि शंतनूला नाही घेणार का मग तसंच? संतनला बोलून निघेइल का? चालल सॉरी हा हा ठीक आहे चल अजून काय चाललंय?
काही नाही.
हॅलो.
हा बोला ना आता हे
अभ्यास वगैरे काही नाही का ते?
नाही अभ्यास आता करणी मी आता थोड्या वेळ.
बुक्स वगैरे आणले का?
हम्म आणले आहे.
हम्म हम्म
अ त्यांचा हे होईल ना जेव्हा प्लॅन होईल ना जायचा, मग घरचे जाणार आहे.
हो का अजून, कशाचा आवाज यायला लागला म्युझिकचा मध्ये मध्ये. म्युझिकचा आवाज येतोय मध्ये मध्ये. हम्म येतो का? आणि कोणतरी टिकटिक टॉक टॉक कर
हा थोडा थोडा येत राहतो.
आता हो मग आता माझाच रिपीट आवाज याय लागलाय. तुला येतोय का तसा.
नाही नाही बरोबर येतो मला.
मला रिपीट माझाच यायला. मी जे बोलते तेच परत, परत माग येते ते मला ऐकू.
रेंज नसेल ना तिकडे म्हणून. रेंज नसेल ना म्हणून. हम्म
काय माहिती. मी बोलती तेच मला एक सेकंदाने रिपीट येतय ऐकू.
हम्म
हम्म त्याच्यामुळ आता काय समजाय लागल नाही काय बोलाव‌.
मग जायच आहे ना मला पण. हम्म पण मामा नही म्हणले. जायच नही म्हणले. घरीच बसा म्हणे. काय जायच नाही आता सध्या पाऊस पडतोय. नंतर जा‌. मग जाणार आहे मग मी. दोन दिवसा करता मस हा ना जाऊनच नाही अजुन आता मी जाणार आहे. जाऊ दे त्यांना. कोणाला यायच येऊ दे नाही तर नाही येऊ दे. मी माझी जाणार आहे. त्यांना इथच ठेवणार. मी माझी एकटी जाऊण येणार. एका दिवसा करता मस्त फिरून येईल.
हम्म मी बी चाललो आता. हा आता पावसात जायला मजा आहे.
हा मजा वाटती. मग नंतर काय? तू तू कध जाणार आहे तेव्हा मला सांग.
हा मी आता काय दोन महिने नंतर जाईल.
हो का
वेळ आहे मला अजून. आता हे सगळ चालू होईल माझ इंजिनिअरिंगच.
हा हा मग मग हा
हम्म कॉलेज लागेल. हे लागेल. अजून बाकी आहे भरपूर गोष्टी.
हम्म बर फॉर्म भरायच असल अजुन.
फॉर्म भरायचे आहे. अजून रजिस्ट्रेशन करायच आहे.
मग तोपर्यंत घरी काय करणार. बोर होत.
काही नाही आता काय.
आराम.
हम्म.
ह झाडं वगैरे लावली का पाऊस यायला लागलाय तवर गच्चीत झाडं लावायची ना.
हा लावलेली हम्म लावायची अजून. आता केळय. हा आता त्याला फुल फुल आली होती चांगली जास्वंदाची.
हो आलं का खालच्या मोठ्या झाडाला.
हा आलं आलं.
किती मोठे येते का त्याला छोट्या फुलेय.
नाही मोठं येतं ना आता.
अरे आम्ही गेल्या वर्षी ती काडी आणून आणल होत ना खाटूशी आमच्या इथून लावलेली. त्याला पानं पण आले आणि त्याला. अ किती दोन तीन फुलं आली त्याला आता.
हम.
मध्ये काढ होती मी काढून फेकणार होते. अ मग त्याला तीन फुलं आली म्हणजे असं आबोली. कलर आहे मध्ये आणि मध्ये लाल लाल रंग आहे सेंटर ला. खूप भारी वाटतेय पण असं फुल लागेच. उमलतय जास्त दिवस नाही लागत त्याला.
हम्म.
छान आहे मस्त आहे ते काडी ना अशी. तुम्ही पण लावले ना तुमच्या इथे पण येईल वेगवेगळ्या हच्या फुल कारे. पाच सहा महिने लागतात त्याला पण लागेच हा. काडी अशी जास्वंदीची जे भारी असते ना ती लावायची. हा आमचे याला बघ ते दोन्ही झाड आन. आलं ना आता. ते कापलं होतं मी परत आलं आता मोठं भरलं ना आता पुन्हा.
हम्म आम आमचं नय आलं ते आमचं‌ नय आलं ते आज.